हॅलो हा
काही नाही मी बाहेर फिरतीय तुम्ही काय करत आहे?
काऊन काऊन बाहेर फिरते सयपाक वगैरे करायचं नाही?
आता थोडासा वेळ होता म्हणून असंच म्हंटलं कि फिराव. वेळ ये ना आण आणखी स्वयंपाकाला.
तुझ्या मम्मीला सांगशील? आम्हाला जाय कामा आहे उद्या अ तुझी मम्मी विचारत होती कामाला जर तुझी मम्मी विचारत होती म्हटलं कामाला जर लागलं तर सांगशील म्हणून आमच्याकडे कामाला लागते म्हटलं तुझ्या मम्मीला सांगशील.
बरं बर सांगते ना मी आ हा आता ती सध्या घरी नाहीये घरी आली की मी सांगते तिला. तुम्ही काय करत होत्या?
त्यां पण मी पाहतय मला दोन चार बाया पाहिजे होत्या.
हां
हो का अगं मी आता शेती गेली ना तर त्याच्यामध्ये आम्ही हे लावली आहे कापूस तर त्याच्यासाठी बाया लावत. थोडसा निला वगैरे हा आता. तुझ्या मम्मीला सांगतील मग उद्या उद्यापसून येशील म्हणून आणि दोन तीन बाया घेऊन येशील म्हणा.
बरं बरं मी सांगते ना तिला आणि माझ्या घरा बाजूची आत्या पण आहे. त्या पण येतील.
हो
सांगते मी तिला.
आणि तुमच्या इकडे मजुरी वगैरे किती आहे ग मजुरी वगैरे किती तुमच्या इकडे?
आता सध्या बा म्हणजे असं काही मला माहिती नाही बट बाया आता सकाळी चालल्या वाटते सात ते तीनशे रुपयांनी आणि चार ते पाच अडीचशे रुपये घेताय वाटते
हो का आमच्या इकडे तर खूपच माहाग सांगतय बा म्हणून तर तुला फोन लावला आणि तुझ्या इकड. बायाबाला आल्या आमच्या त इकडे आमच्या इकडे साडेतीनशे रुपये मंथ आहे.
हा आमच्याकडे तीनशेच रुपये चालू आहे.
ह्ं इथ खूप बसणार नाही ना का तू त तडीस म्हणताय ना.
नाही ते चार ते पाच अडीचशे दोन टाईम करत आहे ना त्या. तर एक. सकाळी सात ते तीनशे रुपये, आणि चार ते पाच, अडीचशे रुपये.
हो का ग. मग मग तर सारखं आहेसाणार. तर मग जाऊ दे नाहीतरी मला गाडी भाडं लागत होतंच, मग आता कॅन्सल करू काय का तझ्या मम्मीला सांगायचं. मला वाटत तुमच्याकडे
का. अस काही नेसेसरी नाही ना. तुम्ही तुम्ही दोन टाईमच लावा तुम्ही एक टाईम ह लावू शकता ना तीनशे रुपये. पण नाही आता कुठे कमी आता बाया आता काम खूप लागले ना आतापर्यंत कमी होत्या. पण आता काम चालू झाले शेतीचे त्यामुळे. बाया काय त्यांनी आपले भावच सटवून घेतलेले आहे.
मग जाऊ दे मग आता मी आमच्या इकडच बाला धुनतो पण आमच्या इकडे मिळत आहे पण. नाही तर उद्या उद्याचा दिवस वगैरे तुझ्या मम्मी ला येऊ देशील मग नंतर दोन तीन दिवसांनी मी फाईन मग कडच्यात बरं.
ठीक आहे ना आता तुम्ही एक दिवस प हो तस तुम्हाला परवडणार पण नाही, तेच परवडणारच नाही. कारण तीनशे रुपये रोज, गाडी भाड, खूप सार होऊन जाते ना. खर्च वेगळा राहते, पेट्रोल वेट्रोलचा, गाडीचा आणखी.
तेच ना म.
मिळत असेल त, तुम्ही होता होत पर्यंत तिकडल्यास बाया सांगा. इकडला सांगून काही फायद्याच नाहीेये. दोन तीन बायांसाठी खूप पैसा जातो. ना. माझी तब्येत मस्त तुम्ही सांगा.
क मी असं ऐकलं होत, तुझ्या मम्मीला बर पण वाटत नाय म्हण ते चक्कर वगैरे, ते ते आमच्या कामाला एक बाई आल होती, तुमच गावची.
हा.
होत तुझ्या मम्मीला, मम्मीची तब्येत वगैरे पण बरीनाय म्हणते.
हो हो ते तिला आता थोडस माहित माग्रेनचा ताप मायग्रेनचा त्रासे. त्याच्यामुळे डोकं खूप दुखतात ना, आणि चक्कर येत. ते मधा मधात आता मायग्रें मुळे, तस तिचा दवाखाना चालूये. पण आता बघू. तर आता दवाखना चालूचचे म्हणा तिचा.
तब्येत वगैरे चांगली कराला सांग, आणि मस्त दहा बारा बाय न त्यासोबत घेऊन जात जात मस्त निंदाला वगैरे, मेटकरी मिळते मस्त.
हो म्हणा आता तब्यतीच काय. ते सांगताना येत ना आपल्याला चालूच असते तब्यतीच.
आधी तुझे हेच काम करत होते ना, मेटकरींच बा बायासोबत नेयच आणि ज म्हणून.
हो हो आधी तेच काम करत होती.
हो आता हे तब्येतीच्याने बंद केलं वाटते, म्हणून बाया थोडस इकडे तिकडे जात आहे.
हा तब्येती मुळ आता कुठे जमते जी, तब्येती मुळ जमत ही नाही ना. ते मनमालाबाई या गावाचा सरपंच आहे. काय चालू होतात. त्यांच्याकडे खूप बाया आहेत, त्यांच्या तुम्ही गाडी सांगू शकता.
हो का? नाही नाही आता राह दे आता मी नाही का थोडसा विच विचार करते आणि मग बघते, अ कसा बजेट लागेल पैशाचा, त्याच्यानंतर मग मी करते म.
कसं तुम्ही इकडल्या बाया सांगशाल त तुमच्या बजेट च्या बाहेरच तुमच्या गावाकड सांगा, म्हणजे ते बजेटमध्ये पडेल.
हो तसच करावं लागेल म.
म्हणजे विचार करून बघा, जर नस मिळत तर मग काही इशू नाहीय, कडल्या बाया सांगण्यात. पण इकडल्या तुमच्या बजेटच्या बाहेर जाईल.
हो मग तेच म्हणून राहू द्या म्हटलं, थोडसे पैसे पण वाचले पाहिजे ना, बि बियाे आणखी खत
हा आता आणि पाणी वग वगैरे काय म्हणत तुमच्याकडे.
ह पाणी आहे चालू म्हणून तर आता गवत झाला आमच्या वावरा मधी, म्हणून निंदायला बाया पाहिजे होत्या. पूर्ण अस गवत झालं, खूपच झड होती दोन तीन दिवस.
हो पाण्याने त कहरच केलाय, मुंबई पुण्यामध्ये तर खूपच पाणी चालूये बाबा.
म्हणलं पावसाळा तर पाणी तर येणारच आहे.
हो पण इतकं का? तिकडे अशेच स्विमिंग पूल झालाय रोडणी, माझी एक फ्रेंड राहते पुण्याला. ती सांगत होती, त्यांना तर बाहेर पण नाही निघता येत, रेड अलर्ट आहे. त्यांच्याकडे, पुल नीचे आला ना, तितकं पाणीये, त्यांच्याकडे.
हो का? आणि तू तू वगर तू वगैरे कुठे जात असते.
मी सध्या घरीच आहे. पेपर वगैरे झाले माझे म्हणून घरीचे.
मम्मीला मदत वगैरे करू लागत जा म, मग आधीच मम्मीची तब्येत वगैरे चांगली म्हणते तर.
हो आता चालूच राहते ना ते, हो करते न, करात लागते. आपल्याशिवाय आहेस कोण.
मग.
हा तुम्ही सांगा तुम्ही काय म्हणता.
आता मी तर काहीच नाही मला मला तर आता हे करायचं होतं, दिवा म्हणजे आपलं. काय म्हणते गड्या ते, दागिने नाही बनवत का? बांगड्यावर वगरे बनवते, ते शिकायला जायचं होत, पण आता शेत तीच्याना काही जाणच नाही होत.
आता कुठे आता तुम्ही शेती केलीय म्हणते ना, आता वेळ मिळेल का?
मग नाहीच मिळणार. म्हणून मग आता असच शेतीतच जाचं फक्त. दोनी टाईम. हा. आता आमची मस्त थोडी थोडी पराठीे वर निघली आहे, थोडी थोडी. हो तेस मग. कापूस वगैरे वेचेपर्यंत काय आहे?
हो आता दिवाळीपर्यंत तुमची सुटका नाही.
नाही, दिवाळीला मग दिवाळीला आणखी. कापूस येते, कापूस आणल मग कापूस वाचा, मग खूप. खूपजथ राहते र ते म्हटलं खूपस्तक राहते.
हो शेती म्हटलं तर कामही खूप राहते, आणि पैसा तितका मिळत नाही.
मग आणि तुमच्यावाकडचं वगैरे झालेय का? पेरणी.
हो आमच्या गावाकडे झालं, पण आता दोन, हॅलो. झाल्या आमच्या गावाकडल्या पेरण्या. दोन दिवस झाले आमच्याकडे पाणी. नाहीये गरमी गरमी होतय. त्यात लाईट पण नाहीये आता.
गर्मीने तर मग पूर्ण ते बी मरून जाते आणि झाडवर आलेल. ते पण सुद्धा पूर्ण अस सुकवून जाते झा.
हो मग आता मला आता काही माहिती नाही. म्हणा पण पाणी पाहिजे गरमी होता इकडे खूप.
पाणी गरजेचंच हाहे, उनय गरजेचच हाहे, काय पाण्याशिवाय काही पीक नाही उनी शिवाय काही तो काय.
कुठे ऊन ऊन किती होती यावेळेस.
मग तरी पाणी आला आला ना खूप येेतय न. एवढ्या उऊणीच्या मानांना, नाही तर आला नसता. फक्त थोडा एक महिना लेट झाला.
महिना थोडी, खूप लेट झाला पाणी.
अ. सात जून पासूनच येत होता ना, मग आता सात जुलै पासून येत आहे.
तरी पण इतका इतक्या लेट असते का? पाण्यामुळे सगळं हे झालं होत काळ पडला होता.
ह्ं
बाकी तुझे पप्पा वगैरे कुठे केले? हॅलो हॅलो हॅलो तुझे पप्पा वगैरे कुठे गेले का?
माझे पप्पा कामाला गेले हॅलो. हॅलो काय म्हंटलं तुमचा आवाज नाही येतय.
मला तुझा नाही आला पाहिले तू कुठे गेली होती?
मी कुठे नाही मी आहे थोडशी बाहेर गेली नाही यायचीच आहे ती तिकडे गेली आहे बाहेर. ह
हो का ठीक आहे मग सांगशील ना ताईचा फोन आला होता म्हणून कामाला बाई पाहिजे म्हणून सांगितलं होतं म्हणा दोन.
हो हो सांगते नाग.
ब ठी ठीक आहे मग ठीक आहे मग ठेव मग
बाय आता मी